अर कोपी केलेल्या
हम्म.
फोन लागला दुसऱ्याला.
पाट नाही आहे अकड नंबर
अर पण म्हटलं तर मगाज पेस्ट केला का वाट
असू द्या कसा ओह पार्ट नसणार आहे तुमचा.
त्यो
होय मग
आताचा हॅलो
बोल
हॅलो आर कॉपी पेस्ट बघायचं तुझा नंबर होता की नाय त्यो लागला तुलाच फोन.
कोणावर मावर
दुसरे फोन वरून
भावर
कसं काय आलं मी परत फोन तुला केलेले काय माहित कस काय ह
धिंबडाक टिपडाक धिंबडाक
बर बोल.
हॅलो अर म्हणलाच बंट्यानं कसला प्लाट चालू केलाय पाण्याचा अय
कुठलं नाव काय दिलंय त्याला?
तेच कि ते काय त्यांच्या हॉटेलाच नाव आहे?
बट्याच्या हॉटेलचं नाव कुठल्या
बनट्याच हॉटेल नाही होय ते काय त्याझ नाव संकेत गोतपदर स्टोरी टाकायचा.
त्यांच त्याचा आहे होय वैयक्तिक? नाही मला माहितीच नाही त्यांचं हॉटेल आहे ते. हिकडं कुठं यालता, कोणीकडें आहे त्यांचं म्हणजे?
त्याचे गावचे भवते
लांबा आहे काय? ते भाऊ साईला संभळत ते होय? सहिला सांभाळत ते होय?
नाही. कोण साहिल्या?
त्याचा भाऊ बी मोठं साहिलच नवं?
हा भाईयाच की.
ह ते सांभाळतय नव?
ते नाही सांभळत त्याच्या आत्तीचा नवऱ्या सार आत्तीचा नव्हऱ्या
मग तेच नाव दिले काय आपल्या कालत
काल्यात तो हे करतो रे आता आता नव्हतंय ती पाणी प्यायचं नव्हतं बघ
हम्म हम् हम्म हम्.
ती पाण्यात काय तर हा. त्यामुळे तपासून ती बंटी बघतोय ते.
त्याला म्हणाव आपल्याला रोज टाकत जा हिथ आलास तर आता अ बी एकाकडन मी घेततो रे एक्वा तटतय अरे ते एवढं हाय कणी मी काय करतो माहित हाय काय रोज एक्वा संपत नाही आपल्याला हवे असते रानात ती ती रोज रोज लावतय पैस आता मगच्या वेळी पाच ओ दादा म्हणाला आठ एक्वा झालते आओ दादा म्हटल मगच पाच एक्वा दिडशे रुपये बरोबर दिलती नाही म्हटलं आठ झाली ती मी लिहतोय की ही करतोय की रोज दिल तरी पैसे तसंच म्हणते दर वेळे मग आता कॅलेनडरावरच लिहून ठेवलय आता काय म्हणला तर चोपतोच बग त्याला.
कसालला म मुक जदा पैश तीनवेळा अस केलय बकडान त्या.
हम्. अर बंटीला फोन कर की तु बग बंटीला सांग
सांगतो सांगतो. भावचा फोन आलेला काय तुला मागाशी?
ना कधी?
आता?
नाहीय.
ते म्हणलास किती जाते कितीक नाही ते हम्.
काय रं?
आता म्हणलं किती झालेयं तुझं तेचं कम्प्लीट करत होता चुकून लागला फोन तुझा.
मला फोन
त्याला पण लावतं तसं होईल.
अरं त्याचं पाच झालं कि.
हो माझं पाच ह्यो पाचवा असलं आपला. होय, किती कॉल कसं करायचं असते ते?
अरे ती तू फॉर्म भरलासं का. नाही दोन दिवसनी ती टास्क येत्याती वाड
हा एकदा, एकदा बार कमी असते एक बार जास्त असते काय?
तीस असते तीस कॉल करायच स्टार्टिंगला.
बर कोणाला पण एकट्यालाचं तीस कॉल केल?
नाही त्याच्या फोन मध्ये ॲप आहे का नाही त्याला करायच असं नाही कोणाला लागत.
मग ते माहित आहे कि मला पण त्याच एकला तीस कॉल गेल तर चाल त माझ्या मध्ये कॉल अँप आहे. मला एकट्याला तीस कॉल केला तर चालतील का?
नाही पाचचं. पण आता मी केला नाही आता त्याच्याबरोबर पाच झालं का नाही कॉल? त्याचा सहावा फोन कसं काय गेला त्याला कळल नाही?
मग तो हे झाला का ऍड झालाय का नाही झालाय का?
तो बाद झाला कॉल, म्हणजे? ठेवला का नाही मी.
हा दहा मिनिटाच्या आत ठेवल्यामुळे लगेच हे झालं व्हय?
हम्म, आरं तिथेनं बाजूला ये की साईड ये कि.
बाहेरलाच आहे चालतोयं मी. आता येतोय की नीट आवाज? पाऊस येतो यार. चिंगम खातोय. बाकी काय?
तिथनं तसच यार पंढरीस ना जाऊ.
इथनं जवळ आहे पंढरी.
आहे कि तिथनं जवळ.
किश्त्या जवळ?
दीडशे असेल किलोमीटर.
हम्म, जवळ झाले व्हय ते. मी एवढं कोणी सांगितलंय राहू दे घरापशी देऊळ आहे विठ्ठल रखुमाई? मटण खाऊन डाव टाकतो तिथ मी.
ह.
काय तरी आपल्यासारखर
तसलं बोलू नको.
नाही गाभऱ्यात नाही अजिबात बाहेर बसतो कट्ट्या तुला माहित नाही इथंच.
चालते किती मिनिटं झाली ते? पाच मिनिटं झाली ते. मला पण आपला टाईम पास झाला, मला पण इकडे आल्या करमत नव्हतं टाईमपास झाला.
फोन वरन कर कि. कव्ह फोन लागतो काय, काय माहित?
आता आ त्याकडे आहे बटनाचा फोन त्याच्या मध्ये ऍप होईल का?
ह. अरे मला का नाही आधी गर्मी केलेलो मला टास्क झालं नव्हतो मी रेप्रेश केला तर मला काल टास्क पडलें.
होयर. ते आधी केलं नव्हतंस का री फ्रेश?
अधिक्रण मला माहीत नव्हते.
काय करायचं तेच माहित नव्हतं काय.
हो.
भाऊ ला विचारल असेल भाऊच आल का प्रोसेसिंग ला पडल्याला.
काय माहित.
विचार नाहीस वी.
आत्ताशी अकरावा कॉल आहे.
तू जावी.
हम.
आणि भाऊच झाली ती सगळ झाली त भाऊच.
झाले ती भाऊ दुसराव टास्क कर तीसरा टास्क करून संपला तेच पैसे येत.
पहिल्या टासकला किती भेटते ती.
तीन का किती हजार भेटते.
होय पण आहे नसताना काय व ती. हम
तिथं तुझ्या इथं काहीतरी यू पीआयडी टाकायचं असेल बघ. वर कोपऱ्यात कुठं तर.
टाकतो की आत्ता सगळं सबमिट केले पण. सगळं सबमिट अजून. एक ऍप त्याच्यावरून अकाउंट ओपन करायचे. पिंचचाल म्हणची पिंचल म्हणचे. दोनशे रुपये परसेेशन भेट काय बोला बोलायच टेन्शन नाही काय नाही.
होय.
ते आपले भारी. मी एकखादा मी सांगायच सांगायचं त्याला आपण डाउनलोड करायला.
मग तीच आहे की.
तुला डाऊनलोड कराय तू डाउनलोड करणार डाउनलोड ओपन केलं की. दोनशे रुपये भेटणार ट्रेड केलास की राहिला आठशे रुपये भेटणार अस एकाकडन हजार रुपये.
हो जर पंचवीस वर्षचा असला तर हजार रुपये बावीस वर्षाचा. आठशे सातशे पाचशे रुपये अस टाक आहेय एखाद्यापोरावलंबून राहते. स्टॉक ला कसं पाचशे रुपये आहे.
हम्.
ह आठ हजार रुपये आहे पंचवीस वर्षाची लिमिट आहे. एज पंचवीस आहे त्याच्यामुळे आहे सगळं. आपल्या इथे कोणाला कोणाला कोण आपण सगळे एकाच वयाचे आहे. का तरी मला आश्चर्य वाटतं भाऊचं पैन कारड नाही.
भाऊ कशाला करत.
स्कॉलरशिपला नाहीला लागत.
नाही स्कॉलरशिप ला कशाला लागते.
आधार कार्ड पॅन कार्ड नाही लागत.
नाही.
मग लका बेकार काम आहे मग.
आंधार कार्ड लागतेच कि पॅन कार्ड नाहीं लागतं
पॅन कार्डच आंजकांल आंधार कार्ड लां लिंक असते म्हणतेस तेवढं करूंया आपणं म्हणतं इकडे येतं गावांला कां तिकडेच असते.
इथेचं आहे की.
बंटस तेवढं करं उद्यां बंट्याला. तुं तुझां क्लांसला. भाऊ म्हणते मलां. मलां म्हंण तेच भाऊ कायं तरी टक्केवारी आम्हांला द्यां लागते त्यांच्याशिवाय आम्हीं तुम्हांला दिसो. असल्यां.. डिटेल मलां त्यां दिवशी म्हणंला तूं ये माझं कामं करं. मी लगेच तुझं कामं करतो म्हणलां बरं म्हणलं चालते. आणि हे जे झाले की मलां लावलं जां म्हंटला घरांला.
ठीक आहे..
हां आहे नां.. ब्लॅक कलंर बेट कायं आहे आंणखी कयलां कां कायं तुचं पॅन कडे असतं कां नाहीं. त्यांच्याकडे नको भेटला असतं तरी बघं पैसा आमचां सांगण्याचं. कारणं नाहीं लग्नं कराचं म्हणलं कसं काम होणारं आहे. त्यांला कडे लागतो भाऊ. पॅन कार्ड महत्वाचं आहे आंधार कार्ड अपडेट नसलं तरी चालूं आहे पणं. पॅन कार्ड पाहिजे मोदी ने काढलेले नियम.
आंधार कार्ड चं नांव त्यांच्यावर येताना
हम्मं सगळं लिंक पॅन कार्ड लां असतंय रे.
हम्मं....
पॅन कार्ड लां करूंन मंग आंधार कार्ड लिंक होते असांल आंधार कार्ड पणं लिंक लिंक पॅन कार्ड लां होते अं मोबाईल नंबर टाकलां की त्यांचा नंबर टाकलां की नाहीं तुझ्यां सगळ्यां जवढ्यां डिजि लॉकर. कलां नंबर आहे त्यां आंधार कार्ड पॅन कार्ड पॅन कार्ड सगळे येते.
हम्मं...
हो कायं आहे नां.. आंणखी बघं क्टाळां आलां पाऊस यायलां लागंला म्हणजे तिकडे येते की नाहीं पाऊस यायलां लागलांय
पाऊस यांयला लागंला आहे बरे कां.
इथं पणं लागंला यांयला
अव्य कायं भावांला आंता माझ्यां पुढं यो कायं भावांला आहे..
आलां आहे.
भावे अं ए पुढं बघूंनचं पळांला
फोन करूं कायं भाऊला. हां
रानांतचं टिपका येवलां
करांडक्यांला हांय
हम्मं दहा मिनिटांच्या वरं गेलांय
हां ठेवूं कां
हम्मं..